हां बोला काय म्हणताय चालू आहे अग ऑफिस चालू आहेत तेच्यामुळ
होय आज सुट्टी नाही का संडेला?
नाही आज रविवारची नसते उद्या असते. हा सोमवारची असते. प्रत्येकाणि एक, एक दिवस हे घेतलेला असना कन्फर्म केलेला असतो त्याच्यामुळ
हो जेवण वगैरे झालं?
हो सगळं आवरूनच आले, हा.
पाऊस वगैरे झालं का तिकडे?
हो पाऊस चालू आहेच पण आता सकाळपासून तर काही नाहीये पाऊस.
ह होय का हो भरपूर पाऊस झाला काल तर
अच्छा मग आज काय? आज कशी काय स्थिती आहे?
आज काय नाही संध्याकाळनं चालू होतय बघा. तीन वाजतापासून चालू होते पुढं हो दो दररोज दुपारी पडतोय आणि रात्री किती दहा, अकराला बंद होतोय.
अच्छा मग परत दुपारी नंतर दुपारी चालू होते संध्याकाळी दहा अस रोज होतेका?
हो तसं दररोज आता परवापासून चालू झाल्या तर दोन दिवस तरी कंटिन्यू तसच आहे.
अच्छा.
हा आणि इकडे कसं गावाकडं लाईट पण नसतातना मग ते नेटवर्क पण नसत आहे हा म्हणून हा हो लगेचच बंद करता येतील. हो शेतात राहतो आम्ही हा बाजूला भिंत आहे आणि वरती पत्र असल्यामुळे ते व्यवस्थित ऐकू पण येत नाहीना म्हणून मीच म्हटलं कित्येक जण विचारले कॉल करू का फ्री आहेत का म्हणून मी त्यासाठीच सगळ्यांना म्हणजे असं सांगितले असं, असं म्हणुन.
अच्छा, अच्छा.. हा कारण आवाज खूप येत असेल ना आणि वारं वगैरे सुटत असेल.
वारा पण खूप आणि पाऊस पण खूप इकडं तिकटच सगळं काय ओडून जातेत हो. आणि घरात कस आम्ही वायफाय बसून घेतलो ना मग जास्त करून म्हणजे रिचार्ज करत नाही चार महिन्याचा मोफत असल्यामुळे असंच इमर्जन्सी असेल तर तेवढंच कॉलिंग तेवढं करतात.
अच्छा.
हा म्हणून त्यामुळे ते टायमावर सगळे जण विचारत त्या टायमाला म्हणजे आम्ही तयार होत नाही समोरच्या तयार असतात कॉलिंग साठी.
अच्छा.
हा.
आणि शेती काय म्हणते मग पाऊस पडल्यामुळे काय पाणीच, पाणी झालं अस सगळीकळ?
हो शेतात सगळं पाणीच, पाणी झालंय आता काय बघ बघितलं तर आता अजून एक पंधरा, वीस दिवस जातील. की काही पाणी सर्व साचून जाईल.
अच्छा.
हा तेवढं पाणी भरपूर असं साठले.
मग ते त्याच्यामुळे पिकं कुजून जातात कास का?
कोजून हो कोजून जातात ना.
मागजे ते उघुण आलंय पेरलेलं होत सगळं अरे बापरे पण एवढा काय पाऊस नाही पडला ना म्हणजे दोनच दिवस पडला ना आता फक्त?
आता जून महिन्यात काहीच पाऊस नव्हता ना
हा
आता ह जुलै महिन्यात आता परवा दिवशी पासून आता आगमन झालं पावसात एवढे दिवस जऊनच महिना तर पूर्ण पावसाचा असायचा इकडं कमी असायच ना जुलैमध्ये आता जून महिन्यातच काहीच नाही पाऊस म्हणताना जुलै मध्ये पडू पडते पाऊस आता
हा आमच्या इकडे पण हा आमच्या इकडे पण पडला काल तसा पड संध्या वेळेचा पण पडला सकाळी पण सकाळी पडला बहुतेक कायमतकाय आठ वला आता पुत सकाळपासून जरा नाज
हा कसं सिटीच असल्यामुळे काहीच कळत नाही चार हिंदीच्या आत असतो आपण हॅलो
हा बोला ना काय म्हणत
ह नाही सिटीत आपण चार भेंदतीच्या आत असतो म्हणजे असं काय घडत नाही म्हटलं पाऊस आला काय नाही आलं काही जमा बाहेर पडतो तर आवज समजतय
हा तेचना बाहेर बघितल्यावरच समज येत द पण पाऊस येऊन पडून गेला ते कळत नाही
हो आणि इथ कस एक दोन तेेट पडले की झालं मग चला पाऊस आलं चला आवरावर करा असं तयारीला लागायचं लगेच हा
मग आता एवढ्या पावसामध्ये मग तुम्हाला शेतामध्ये जाता येत नसेल ना शेत झाला एवढ्या पावसामध्ये म्हण शेतात जाता येत नसेल मग आता
कुठेच जाता येत नाही असं दोन पाऊल जरी पुढं ठेवल ना घराच्या म्हणजे पुढं रोड ला वगैरे जायच असेल तर पूर्ण चिकखल होत
अच्छा म्हणजे सगळी मातीचही वाटते तथ ना अच्छा
आम्ही ज म्हणजे आपलं आमचं घर किती आहे ना तेवढं सगळीकडं म्हणजे असं ते ख खड खडक असते ना खडक सगळीकडे घालून घेतो जिथं आम्ही जात नाही जास्त तिकडे नाही घातलो असंच कधीतरी गेलो तर पायला चिकन वगैरे लागतो शेतात तर आता जायचं विषयच येत नाही कारण पाऊसच खूप झाला सगळीकडें पीक
हा फक्त आहेत का शेजारी अवतीभोवती काय घर तुमच्या
हो आहेत ना इथच एक दोनशे मीटरच्या अंतरावरती असे म्हणजे गावच येतं
जावच येत
हो आम्ही पण बघा ना एक तीस ते पस्तीस वर्ष म्हणजे आमचे पण आई वडील आणि काका काकू ते सगळे जण पप्पांना धरून चौघजण आहेत चार कुटुंब सगळ म्हणजे तीस पस्तीस वर्ष एकत्रच होते आता दोन वर्ष आम्ही पण वेगळ झालो एकत हा एकत्र आम्ही पंचवीस जण राहायचो
अरे बापरे मोठं घर असेल ना तुमचं
तीस ते हो तीस लहनाच मोठा आम्ही ति म्हणजे फॅमिलीत मोठ्या कुटुंबातच झालो हो आ आ आता दोन वर्ष झालं आणि वेगळं झालं हे आईवडील
त्याच्यामध्ये ते तुमचे चुलते काकाकाकी वगैरे कुठे राहतात मग सगळे
सगळे आम्ही एक नंबरचे काका इथच राहते आमच्या घराला चिटकुंडाच म्हणजे एकत हा त्यां आमच शेत चिटकूनच आहे ना मग त्यांच्या शेतात ते नाही आमच्या शेतात आम्ही एकत्रच असं बांधून घेतल होत आता आपल्या शिफ्टीत कस असत ना म्हणजे भिंतीला भिंती चिटून इकडं दुसऱ्यांच इकडं आमचं तसंच इथं पण आमचं आहे आणि ते दोन नंबरचे काका सोलापुरात ते पण म्हणजे कॉलेजमध्ये आहेत ते पण
अच्छा!
हा त्यांनी तिथं सोलापुरात राहते त्यां आमच्या कवटील तीन नंबर आम्ही इथच राहतो चार नंबर काका काय त्यांच्या एक शंभर मीटर अंतरावरती राहतात.
अच्छा म्हणजे तुमचे तुम्ही मोठे काका आणि तुम्ही एका शेतामध्येच घर बांधलंय ना अच्छा
हा आणि आमच्या एवढं चार कुटुंबामध्ये म्हणजे सगळेच जण मिळून सात जण भाऊ पाच जणी बहिणी
अरे बापरे! मोठी फॅमिली मोठं कुटुंब आहे ना
हो आणि मला सख्खी बहिण एकटीच आहे आणि चुलत म्हणजे काकाबाबां ते तिघ जण आहेत मग चौघे जणांचं लग्न झालं आता माझं नाही झालं आणि भावांचं कस झालं माझ्या स संख्या भावांचं लग्न झालंय आणि ते बाकीचे आहेत ना अजूनच सहा जण त्यांचं अजून कोणाचच झालं नाही
अच्छा त्यांचं व्हायचं अजून
हो व्हायचं अजुन त्यांनी तर सगळ्यांपेक्षा मोठे सगळे जण ते वरचे सात, पाच जण, आणि ते लास्ट वाला आहे ना तो सात नंबर वाला त्याच तो काय लहान आहे अजून माझा भाऊ सहा नंबर आजकाल मुलीच भेटणात तेच हो ना तेच वांदा आहे सगळीकडे काय सांगायच तुम्हाला? हे माझ्या भावा ज कस मावस बहिणीला बहिणीच्या मुलीला केलो म्हणून ते झालेत कस तरी आतलं होतं म्हणून हा
मग अशीच बघायची फॅमिलीतली फॅमिलीत
आता कि नाही आहे का ना आ कित्येक ठिकाणी कित्येक म्हणजे जाऊन जाऊन बघून आले ती त्यांना पसंत पडतात हा आम्ही येतो बघायला म्हणतात घर वगैरे घर तर बघतात ना इकड आमच्या थोड बघतात आणि बघितल्यावरती येतो म्हण त्यात काय माहिती काय होतय? नाही मुलगी काय म्हणते नोकरदार असलेला करून घेते, ती मुलगीच नको म्हणते मुलगीच नको म्हणते चला. कॅन्सलच झालं तिथं.
हा म्हणजे मुलींना अस शेती करणारा मुलगा नको असतोय ना
हा खरं सांगते तुम्हाला माझं तर तसं काहीच म्हणजे असं अट नव्हती बघा कसला काय असना तुमच्या इच्छेना तुम्ही करून द्या म्हणलं मला पोलिसवाला नवरा भेटला. ह नाही फिक्स झालं पण एवढच एंगेजमेंट झालंय आणि ल नाही अजून दिवाळी हो दि हो हो माझा कसलाच नाही ते आ मुंबईला आहेत तेनी आता.
अ मग चांगला आहे नाही आता मुंबई जाणार वाटतं मग लग्न करून मुंबई पोलीसमध्ये आहे होय
हो त्यांचं पण आता प्रमोशन होतं अजून एक वर्षाने हवलदारच सध्या तेनी आता नाईक पोलिस म्हणून आहे
अच्छा मग लग्नाच ठरेल मग किती तारखे.
अ पुढच्या महिन्यात तारीख काढली ती अठरा आणि वीस अजून त्यातले फिक्स केले नाही केले तर पुढच्या महिन्यात पाऊस जर जास्त असेल तर म्हणजे करणार नाहीत सध्या म्हणजे जे काय असेल ते आता आत इकड म्हणजे या महिन्याच्या एंडलाच ठरवतील म्हणजे पुढच्या महिन्यात लग्न करायच की नाही म्हणजे पावसाच जर असं जर चालू झालं.
म्हणजे पावसाळ्यामध्ये कशाला करायचं दिवाळीची वेळ असती त्या टाईम करायच.
ती म्हणती आमची सासू पण आहे ना तिला पण पाय दुखत्यात ती बसले की उठता येत नाही बसता येत नाही असंय तिचं पण आणि आणि आठ वर्ष झालं तर नऊ वर्ष झालं तिकडे मुंबईलाच येत. असं फॅमिलीमध्ये राहूनच म्हणजे मिळून मिसळूनच नाही ते जेव्हा म्हणजे नोकरीला लागले तेव्हापासून घराबाहेराच हो ते पण.
अच्छा.
हा आता केलं तर पुढच्या महिन्यात नाही तर दिवाळीत म्हणतात का बघुया म्हणले.
त्यांच्यामुळे त्यांचं गाव कोणत मग?
त्यांनी तर सोलापूरचेच आहेत पण ते कसं ना ते नात्यातलंच आहे थोडं हो लांबच आहे थोडं नाततलंच आहे पण थोडं लांबचं आहे.
त्याच्यामध्ये तुमचे जे दो दुसरे भाऊ आहेत ते सगळे शेती करतात ना.
हो हो एक एक म्हणजे दोन नंबर काकांचा मुलगा तो इंजिनिअरिंग आहे. अ पुण्यात राहत आणि हा दोन नंबर काकाचं ते दोघं भाऊ भाऊणजे एका इंजिनिअरिंग आहे आणि एक वर्चन कॉलेजस सोलापुरात आहे तिथे त हो कामाला आहे गव्हर्मेंट.
अच्छा.
हा आणि अजून एकटा भाऊ आहे एक नंबर काकांचा मुलगा तो तर सौर ऊर्जाला जातोय कामाला इथं म्हणजे असत प्रायव्हेट मध्ये बाकीचे कसं जास्त प्रायवहेट मध्ये जातात कोणी करणार शेती करतात.
हम्म
हा
म तशा पद्धतीनेच मुली बघायच्या जसं की दहावी बारावी झालेल्या.
तसं पण बघतो ना मग ते मुली काय करते आई वडील पण हो चांगला आहे ते आई वडील तर त्यांच म्हणजे त्यांना त कस चुक त ठरवायचं आपण आता मुली पण आजकालचे कसं करत हे अस आहे म्हटलं की हो म्हणतात बघून जायपर्यंत गप्प बसता. त्याच्या नंतर ना एक जण असं बाहेरचे असणारच. ना